अग आधी लागतच नव्हत. लागत नव्हत अगा आधी म्हण या व्यक्तीला कॉल झालेला आहे.
हा का अजून माझे चार कॉल बाकी होणा्या व्यक्तीला
ह ना. ज्ञानेश्वरीला कॉल करा म्हणतो त म्हटलं आता ज्ञानेश्वरी कुठेही
ह ह ज्ञानेश्ी आज इंटरव्ह्यू ले
लय कुचमधी होती ग ती, जाताना पाहिलं मी तिला सहज.
हा हा अशी मधीच होती. ते स्पोर्ट स्पोर्टच्या जागा निघाल्या हाय ना. शाळेत, गंगापूरला गेलीये. मग म्हणे बघते देऊन असं. म्हटलं मग द्यायला काय हरकत हाय, चालू द्यायचं तर प्रयत्न करत राहायचे. हं गेले आज.
तिचं पूर्ण झालंय का, शिक्षणाच पूर्ण झालंय का तिचं?
डिग्री कंप्लीट झाली न तिची.
हा का. हा ना मग, दुसरं काहीतरी करायलाच पाहिजे आता. हम्म.
प्लेन बीएससीची डिग्री कंप्लीट झालेली ना, मग आता जोपर्यंत हेनी पोलीस भरती तोपर्यंत मग.
हम्म हम्म. होऊन जायला पाहिजे बाई, तिचंही बी आता.
हम्म. आता तिच्या डोक्यात ते पोलीस भरतीचच घुसतं. कदाचे, पोलीस भरतीचे?
त्याच काय असतं ते हां.
ते ब य भरती जवाने येतीत. त्यावेेळेसच राहत ना, त्यावेळेसच ऑनलाईन फॉर्म भरून जा.
म्हणजे असं दरवर्षी राहत असेल ना पण मग ते?
हा हा दरवर्षी रहातं. तस सहा महिने, आठ महिन्याने येते भरती.
हा.
हम्म.
माझं
हॅलो.
तिथे भाऊज ची बहीण करतीये, मावस बहीण.
हा.
तिचं असंच बहिन्यानुसार, एक दोन दोन मार्क
तेच होऊन आता, इथं हाय पाणी ना वशिल्याला.
हॅलो.
वशिल्याशीव हॅलो.
मी बोलू राहिले तुला आव
येतो का? येतोय ना मग.
हॅलो.
हॅलो.
हा ना, असं नाही करायला पाहिजे ग. हॅलो, येत हा मला येतोय तुझा आवाज. हम्म, त्यांच त आता ते आई बाप हॅलो.
हॅलो.
काय गं बोल.
बोला ना बोला ना, येतो ना येतो ना आवाज मला. बोला ना, तुम्ही बोलताय ना.
म्हंटलं अगं, तिच्या मम्मी पप्पानी तर लग्नाचा निर्णय घेऊन टाकलाय म्हटलं आता.
हा ना, ती किती वर्षापासून येती?
तिचं ज्ञानुच सेम, असल आगं बहुतेक. एकच होईल दोघींचं.
काही सोप नाही बाई म्हणजे ना, त्यांच्यातही खूप लोकांची हे रात. आता आपल्यासारखं किंतीच, पोरी राहत्यात तीथं.
पार पस्तीस वयापर्यंत मर्यादा राहते, त्याच्यामुळ तोपर्यंत देतात ना.
हम्म, नाही नाही आई बापानं सपोर्ट करायचा सोडून हे ते त्यांचे, काकान माऊशीनचा स्वभाव ना, थोडा विचित्र.
हम्म हम्.
हम्म. म्हणजे ते काकांचा स्वभाव नाहीच, बाऊ ते आपल्यासारखं नाहीच आहे त्यांचं.
हम्म हम्म.
थोडंसं, डोक्याचा प्रॉब्लेम हे त्यानलाना.
हम्म हम्म.
त्यांना दवाखाना चालू ये, म ते काय काय निर्णय घेईल ती आईच.
हा, बर लवकर.
तेच्यामुळे ती बाई माणूस. हा बाई माणूस आहे ना, शेवटी ती विचार करणारच बा असं.
हां.
त्यामुळे त्या म्हणत्या बास झाल आता, लयच लग्न करून टाकू म्हणत्या.
बर्या अशा छोट्या मोठ्या बऱ्याच जागा राहत असंत.
हां. त्या पोरीची लय जिद्द आहे, बाई पोलीस व्हायची.
हा नाही च्या सारखी कणी, आणू सारखी.
हा ना ती नाहीच म्हणती ती, तिच्या म्हणजे वहिनींला वहिनींच्या आई वडील. आणि त्यांचा भाऊ त्यांच्या जास्त क्लोज आहे ना, ते एकमेकांशी. तेच्यामुळे ती ती सारखी विनवण्या करीत राहते, वहिणी सांगत राहते. तुम्ही सांगा आणि तुम्ही, सांगा गरीब असं. चालय अजून ढकलायचं काम. बिचारीच काम होऊन गेलं, म्हणजे मग.
बरं पुढं असे शिकवणारे,
हां. स्वतःच्या पायावर उभं राहिलाच पाहिजे, पोरींनी असं वाटतय आता.
ना...
हम्म.
आपल्यातर काय काय करत्यात, काय माहिती अजून.
काय माहिती, आमची तर निसती बाताच मारीती.
आमची तर त्यांच्याहून डबल वाताडू हं.
आता नाही अभ्यासाच काही चण ते, लिखण कामस इतकं ग तीलाय म्हणून काय गं. कग असं होतं, कधी कधी.
लिहायलाच जास्त दिलेलं राहतं, पण बरं आहे तेच हात खालून चांगलं जातं.
पण ते कंटाळून जाते, अगं तिला लिखाणाची आवडच नाही रियाला. तिला लर्निंग. प्रकार जास्त आवडतो नेमकं, ती या वर्षी ते हूच नाही राहिल तिच्याकडून.
हम्म. पण मंग दहा वेळेस वाचल एक वेळेस लिहिलं ना तरी फरक पळतो. लिखाण काम झालंच पाहिजे उलट.
हा मस मोठी मोठी स्वप्न आहे. बघू आता कशु पुरे होते.
हा. हा.
आता आपण दहा याच सपोर्टला प त्यांनी केलं पाहिजे.
हा मग? जिद्द
हम्म. हा ना.
हम्म. राज कॉलेजला गेला का? हा बरं वाटलंय आता.
नाही नाही घरीच आहेत त्याला सध्या हा.
हा ना त्यांना सुट्ट्या लागलाय का?
काकुक जायचंय गं, जायचं राहून चाललंय. त्याला सुट्टी आहे ना आता. काल ऍडमिशन करून आला सेकंड इयरचा आता तो. मग आता अजून हाय वाटत दोन तीन सुट्ट्या.
रिचेकिंगला टाकले ना?
हा रिचेकिंगला टाकले त्यांने दोन. तीन सब्जेक्ट टाकले. दोनच एक एक याच त्याला कन्फ्युजन येतं म्हणतो मार्क जास्त असतील मला. मग टाकलाय तोय बी एक.
हा ना.
आणि दोन राहिले त्याचे. दोन बॅकला गेले.
आणि चिऊ ज्या कॉलेजला होती त्याच कॉलेजला का तो.
नाही नाही. पिऊचं दुसरं होतं. म्हणजे ना त्याचे सेक्शन हाय ना ते वेगवेगळे आग लई मोठं कॉलेज हाय ते.
ते प्रत्याचं वेगळं-वेगळं इकडच्या शिक्षकांना तिकडचं कोणी ओळखत नाही हम्म.
हा हा हा. तश्यातला प्रकार आहे. डायरेक्ट भुल भुलैया कॉलेज हाय ते.
हा. चिऊला एचओडी होती ती माझी मावस बहीण होती ना.
इंजिनीरींगच वेगळं आहे.
हा. चिवणे अशी डेंजर
बघू आता पहिलं, हा ना?
हा.
पहिल्या वर्षाच काही नाही सगळ्यांना सेमच राहतं.
हम्म हम्म.
सेकंड इयर बसून तो म्हणतो खरा अभ्यास सुरू होईल आता.
हा. जे आतापर्यंतचे रिव्हजन, मग काय आपल्या स्वप्न करायचं.
तेच ना.
त्याचं स्वप्न बीबीएचच होतं, पण मग आता काय माहिती गेला कल दुसरीकडं म्हणलं जे नशिबात राहता तेच होतंय म्हंटल. कितीही ठरवा. मग आता नाशिक रोडचा वेद नाही हा विचार येतो, काय करायला पाहिजे रे दादा. तो म्हणतो मला विचारू नको आणि तू काही ठरू नको. मग हेच करायचंय. मी खूप ठरवल होतं, का मला बीबीएमध्येच जायचंय. पण आईन टायमिंग वर पाय म्हण काय झालं हेलवन माझं दुसरीकडेच गेलो म्हणे मी.
हम्म हम्म.
बघू आता काय करतील तेव्हा खरं ते.
हम्म.
करत्या आपोआप पोरांमध्ये मॅच्युरिटी आली का. समज आली का बरोबर समजवतो त्यांला.
हा मग का हे वाळू का गेले लागून आहे का टिकून गेले व्यवस्थित
हा भारी काम होऊन गेलं, त्यांचं शिक्षणही चालू झालं न शिकात बिन जॉबई करीत आहे त्यांचा त्यांचा खर्च स्वतःच
हम्म जरा लक्झरी लाइफ जगायचे त्यानी त्या अभ्यासच करा. ऋतुपाठ लांपुढ लय मोठा ढीग आलाय, त्याच्यामुळे त्यांना काय एवढी हे नाही. केलंच पाहिजे असं काहीतरी जातं हे लय
हम्म अग जिवाय सांगू शकत नाही. हॅलो
हा हा येतो येतो
हा काय वळण घेईल, म्हटलं काय सांगू शक
काय सांगू शकत नाही. ते आता कदाचित उद्या तेच यांच्या पुढे राहतील अ?
हा काहीच सांगू नाही शकत आपण. वाळूवरूनच किती कसे येनलय आडबंग येनलय असं येनलय तसं येन तेच पोरगं इतकं मॅच्युअर झालंय या
हम्म
गाडी हरवली का, हरवली. माहित नाही रा फक्त पाहिच नई तिच्या खाली